तू लावला चाले चालेल.
हॅलो! हा येतोय तुमचा आवाज, येतोय का? हम्म, कस आहे? मी बरा आहे तुम्ही कसा आहे? मजेत पाऊस पडला का?
पाऊस तर आता चालूच आहे बघा आता अजून तर सुरुवात झाली आता. पावसाची पाऊस आता पुढे दोन तीन महिने राहील पाऊस.
पाऊस तुमच्याकडे सध्या चालूय का?
हो, आमचा डोंगरी भाग आहे ना त्याच्यामुळे पाऊस भरपूर राहतो इथे
तुमचं घर वगैरे ओलं, आवडतो का तुम्हाला पावसाळा?
पा, पावसामुळे तर घरी खूप त्रास होतो, घराच्या पत्रातून पाणी पडतय पा, बाहेर अ, घाण करतात कुत्रे, कात्रे अजून इकड भरपूर हेय वाड्यामध्ये चिखल होतो समोर चिखल होतो पण काय नाही, वेगळी मजा आहे वेगळी पावसाची
हा ते तर आहे, जुनं घर हे का?
हो जुनं घरय आपलं
हम्म, त्येच्यामुळेच मग पत्रे वगैरे ब
हा पण आत आता बद, बदलायचे आता डायरेक्ट चांगलेच घर बांधतो आता
चांगलं घर बांधायचं, पण आजकाल महागाई जास्त झाली मग त्याच्यामुळ सध्या ताड
हॅलो तुमचा आवाज नाही येत हे हॅलो हॅलो ताई तुमचा आवाज नाही येतय इकडे या तुम्ही तिकडे या काय केलं काय माहिती, येवू नको म्हटलं जा